केव्हा?
हॅलो बोला.
नमस्कार. भाऊ काय? सण आलाय गणपतीचा जवळ. काही बुकिंग बिकिंग काही केलंय का नाही? गणपतीचा
आता एवढं लवकर कसं? ते आमच्यात कसं आहे ते नियमीत देणारा माणूस आहे तो त्यांच्याकडंच येतं आमच्याकडे.
तसं बुक अगोदर करतोय, कारण परत एवढी गर्दी होते. ते गणपती घ्यायला पळापळ होत्या पाहिजेल तसा भेटत नाही काय नाही. एक महिनाभर आम्ही तर त्या गणपतीतलं ते हे करतोय बुकिंग करतोय बघा.
बरं बरं बरं आमच्याकडे कसं आहे ते नेहमीच येतो ना द्याला.
गडबड आम्हाला म्हणजे आतुरतेनं वाट आमची म्हणजे वाट बघत असतोय की कधी गणेश चतुर्थी यतोय अन गणपतीला कधी घरात आणतोय. आत्तापासूनच हळूहळू सगळी तयारी चालू आहे गणपती गेलो गण गणपती हेच्यात बुक केलात उशिर शाडूचा गणपती. गणपती आहे एक नंबर दगडो शेठ हल हलवाई गणपती हाय.
बर.
मूर्ती एवढी छान आहे अरे अरे बघ घता क्षणी असं डोळ्यात डोळं असं डोळ्यात डोळं घालून बघितलं तर समोर मूर्तीच उभा राहिलिया का काय असं वाटतंय ते. सगळे सजावट आता आता आत्तापासनच गौरीची गणपतीची तयारी चालू आहे बघा ते करायला.
कुठं आलं इथे म्हणजे कुठल्या कुणाकडे केलंय बुक?
ते अ आमच्या गावाला एक कुंभार आहे.
बरं बरं.
त्याच्या त्याच्याकडच कायम दरवर्षी त्याच्याकडच गणपतीच हे असतं बुक असतं आणि त्याच्याक कडूनच आम्ही आणतो गणपती एक तीन साडेतीन फुटी गणपती असतोय मोठा असतोय. आणि डेकोरेशन वगैरे करायचं काय करायचं हे करायचं आत्तापासूनच लग बग चालूय. लय कसं डेकोरेशन करायचं काय काय करायचं कारण प्रत्येक वर्षी आम्ही डेकोरेशन वेगवेगळं करत अस तोय.
हा.
तेच डेकोरेशन कधी करत नाही प्रत्येक वेळी असच वेग वेगळ डेकोरेशन करून फुलं कृत्रिम फुल मग ते कुठलं लागणार काय लागणार हेच अगोदर एक महिना दोन महिने अगोदर पासून लिस्ट तयार चालू असत्या.
बरं बरं आमच्याकडं कसं आहे मातीचा गणपती असतोय ना.
शाडू शाडूचा गणपती आम्ही हे करतो मग तेच की माती शाडू शां
तुमच्याकडे ते कलरच वगैरे असतं का कसं असतय?
कलर कलर मध्येच असतोय पण प्लस्ट प्लँस्टर ऑफ पॅरिस च कसं असतं ते विरघळत नाही आणि ते काय.
हम्म.
आमच्या तिथं विहीर एक आहे विहीर.
बर.
गणपती असतोय आणि त्याला. कलर वगैरे एवढ् त्या शाडूच्या मूर्तीला छान दिसत की नाही आपल्या त्या प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा. एकदम गणपती उठून दिसतोय ह्यो आता स्टेजबीज वगैरेते हळू हळू खाली तया तयार करायचा चाललंय. घरात बायकांची गडबड चाललीय ते गौरीची गौर कशी करा आनायची तिची मूर्ती कशी ती पण आता ऑर्ड ऑर्डर दिल्याय मूर्ती.
मग आता ते गणपतीसाठी तुम्ही याला तिथं अ काय काय केलंय तुम्ही तिथे?
डेकोरेशन आता घातच कसं आहे ते त एक छोटसा एक हेच आहे आमचं तिथं. जागा फिक्सच आहे घरात.
बरं.
ते कायम दरवर्षी आम्ही तिथले त स्वच्छता करून व्यवस्थि तिथे हे करून वेगवेगळं डेकोरेशन असते आमचं कधी असा फिरता मंच असतोय, पाठीमाग असे कधी झाड असतात, कधी फुलांची रास असते, वेगवेगळे दररोज फुलं वेगवेगळे आम्ही बदलतो. पाठीमागची, वेगवेगळी असं असतय आणि त्याला मोदक, परत लाडू, करंजी वगैरे अस बरच काय काय काय काय घरात बनवा बनवायची लगवेगळी असते, आठ दिवस आठ दिवस आम एकदम तूफान हे असते का म बाहेरचे काही काय बघायला आमच्या गणपती येतात घरी, डेकोरेशन आणि हे करायला. एवढं छान असतंय तेे.
आता त्याच्यामध्ये तुम्हाला ते गणपतीनिमित्त काय प्रसाद बिसाद ठेवता का नाही?
प्रसाद हे करतो की आम्ही ते शेवटी पूजा केली की पूजा हा पूजा केली की आम्ही प्रसाद एक माणसांना हे करतो की एक पन्नास साठ लोक लोकांच जेवण असतय.
बर. प्रसादाला काय काय असतय? काय काय मेनू ठेवता तुम्ही काय?
छान गव्हाची खीर केलेली असते ते आचारी आमच एक आहे ते आचार्य एक नंबर जेवण असत.., जेवण आणि
आ आता ते मग ते आठ दिवस तिथं दररोज आठ वेगवेगळे प्रसाद असतील ना?
आठ वेगवेगळे प्रसाद, प्रसाद आठ वेगवेगळे अम्म अ आरती जोरात असते आमची ते आरती झाली की आ ची एक चाळ आहे घरात, जवळ जवळ दहा खोल्या आहेत, त्या दहा खोलीतल्या लोकांना सगळं प्रसाद वाटणं त्यांच्याकडून ते आरती प्रत्येकाला एक दिवस आरती देणं असा एक म हे दहा बारा दिवस कसे जातायत आणि कसे जे करतायत लक्षात येत नाही. प्रत्येक दिवस नवीन आला की उद्या काय करायचं काय हे करायच अशी लगबग चालू असते त्या गणपती कार्यक्रम वगैरे आम्ही काही नाही ठेवत. कार्यक्रम वगैरे काय हे करणार का काय आता त्या गौरीलाच बायका वगैरे ते गाणी आणि ते त्यांचं ते हे असत त सगळे एकत्र येऊन मिळून आजूबाजूच्या बायका सगळे एकत्र येऊन गाणी बिनी असत इथे गौरीच ते काही रात्री बारा एक
आता ते म्हणजे पूजापाठ कसा असतोय नित्यक्रम गणपतीचा तुमचा?
पूजापाठ आता कसं सकाळची एकदा आरती असते सकाळी काय आम्ही सगळे प्रत्येक जण कामाला इकडे तिकडे जातो. ते हे करत्यात त्यामुळ सकाळची काही आरती तेवढीच ही करायची. आणि संध्याकाळी ती बरोबर आठ वाजता आम्ही सगळे एकत्र येतो.
बरं.
मग प्रसाद आणायचा प्रसाद तो द हे करायचा. अर
प्रसादात आता तुम्ही ते अ म ते आठ दिवस जे तुमची गणपतीची आरती वगैरे असते त्याच्यात असते त्याच्यात काही देखावे री काही असं काही करता का तिथे घरात काही
आम्ही फुलांची रास आहे की नाही पाठीमाग फुलं वगैरे असं हे लावतो आम्ही. ते प्रत प्रत्येक दिवशी आम्ही वेगवेगळी फुलं तेच आठ दिवस किंवा तेच बारा दिवस आम्ही ठेवत नाही.
म्ह फुलाचा डेकोरेशन
डेकोरेशन फुलाचे वेगवेगळे डेकोरेशन असतात. वेगवेगळे मग ते फुलाचे डेकोरेशन आम्ही कधी झेंडूचे फुलं कधी त्या ज्या जास्वंदीचे असतात कधी ते वेगवेगळे फुलं हे जे मिळतात ते सग
काही इव्हेंट करताय तुम्ही?
फुलाच्या ह्याच्या पाठीमागा ज गणपतीचे पाठीमागाचा ह हे असतोय. हम्म आरस असतोय त आरस सगळ्यात चेंज असतोय. पुढं त्याच्या गणपतीच्या पुढं द आरास असतोय असं चारी बाजूला जागा असत. तेथिथ तर वेगवेगळ्या अस बुके वगैरे असे ते वेगवेगळे बुके फुलांचे असे ते ठेवलेले असतात. परत म्हणजे कुंडीतले झाडं वगैरे असतात ते झाडं वगैरे ठेवलेले अस नॅ चिरली न नॅचरल आणि असं ते फुलांचं असं दोन्ही मिळून ते आम्ही ते हे केलेलं असते आरास केलेली असते. लाईट लाइटिंग वेगवेगळे लाइटिंग लाईटसचे इफेक्ट दिलेल्या असतात त्यामुळे त्या लाईटच्या इफेक्ट मुळे याच्यामुळे गणपती जणो काय आपण आपलाच तो घरातला आहे असं. ते वाटत असतील ते गणपती आम्ही बसवत. ते अ नाही काय एवढ आम्ही लावत नाही घरातच गणपती असल्यामुळे एवढी मोठी साऊंड सिस्टिम ते किंवा एकही आम्ही करत नाही नाही थोडसं म्हणजे थोडा आप बारक्या ह्याच्या छोटासा एक डीजे ते घरातलं डीजे आपलं तेवढं ते गणपतीची गाणी वगैरे छोटे कमी आवाजामध्ये लावायचे म्हणजे आपण आपल्यापुरतं बाहेर कोणाला त्याचं प्रदूषण होऊ नये किंवा हे होऊ नये असं आपण कधी करत नाही.
बरं बरं
फक्त काय त्यात गणपती बाप्पा आपला आणि आपल्याच घरातला सदस्य कोणत आहे. असं म्हणून आम्ही ते सगळं करत असतोय. त्याचा त्या साऊंडचा हचा त्याचा बाहेर कोणाला त्याचा हे होऊ नये त्रास होऊ नये असं काही आमच हे नसतं इ ते आणि
आता त्याच्याबरोबर तुम्हाला त्या ह्याच्या लोकप्रबोणात्मक म्हणजे आता घरगुतीम ज्यावेळी लोक बघायला येतात त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये काही वेगवेगळे देखावे वगैरे असं काही करताय काय? तिथे.
देखावे करायला एवढी जागा आपल्या घरात नसते ना ते बाहेर समजा हे जर हे असतं तर मग वे वगैरे केले असते ह ते. गणपती अट्रॅक्टिव्ह गणपतीच मूर्ती आणि ते फुलांचे रास हेच हेच बघायला हे ज्याला माहीत बघायला म्हणजे कसे असे बाहेरचे कोण? येत नाही. आपले ज्या ओळखीचे वगैरे असतात त्यांनाच आम्ही हे करतो. म्हणजे मित्र किंवा पाहुणे हयांना वगैरे आम्ही बोलवतो. असतो कारण तो एक सण ज असा दहा बारा दिवसाचा सण ज एवढा मोठा. आनंदी उत्साही आणि हे देणार असतोय की नाही मनाला शांत ते देणार आहे त्यामुळे त्या ह्याच्यात आम्ही ह मित्रांना. परत पाहुण्यांना वगैरे बोलवतो आणि ते हम् आम्ही ते हे करत असतोय दहा बारा दिवस हे करत असतोय ते. थ एक वेगळाच घरामध्ये वातावरण एवढं आनंदमय आणि इफेक्ट ठेव असतय की नाही. ते क गणेश विसर्जनाला समजा आता, आता दहा दिवसान आम्ही जर ज्यावेळी गण गणपती विहरीत सोडायला जातो, त्यावेळी तर एकदम म्हणजे दुःख कळा म्हणजे असं हे आल्यासारखं वाटतंय. की बाबा ह्या गणपतीला कसं आम्ही आता पाण्यात सोडू, असं म्हणजे
मग आता ते तुम्ही तर हे जे गणपतीचं तुम्ही जे का हे हे आरस वगैरे करताय- ते म्हणजे घरात बनवताय का? विकत आणले अस-
नाही नाही नाही घरात घरात सगळे फुलं जे आणून त्या फुलांचे वेगवेगळे असे. ् हे घरात घरात आम्ही हे करत असतोय. तू आपणच बन फुल आणायची फुल्यांची वेगवेगळे रास- तयार करायची ते तयार ते माळीकडून तयार वगैरे करून असं काही नाही, नाही, नाही, नाही, नाही. आपण स्वतः स्वतःच ते असतय ते, वेगवेगळी डिझाईन दररोज- प्रत्येक वेळी वेगवेगळे डिझाईन तो एक माळीच आहे त्याला आम्ही सांगितलेलंच असतंय. आम्हाला दहा बारा दिवस- वेगळेवेगळी फुल द्याय - जवळजवळ आम्हाला ते सात, आठ, दहा किलो फुलं लागत्यात. आणि त्या फुलांच आम्ही ते रास करत असतो. हे करत असतोय, आणि गणपती ज्यावेळी जातोय त्यावेळी आम्हाला अतिशय हे होतं- दहा दिवसाच्या आनंदाचा आणि गेल्यानंतर असं घर सगळं मो मोकळ मोकळ की जणू काही आता घरात कोण नसल्यासारख असं हे हम्म ह्या वर्षी तुम्हाला बोलवतो नक्की या आणि हे करा. बघा आमचं कसं असतय गणपती. हम ओके ओे-